आ
येऊन राहिला आवाज आता आवाज येऊन राहिला
हो यू राहिला यू राहिला बोला हा बोला ना
झालं जेवण
जेवण सध्याच झालं बाई
हो काय काम बिम आटपले
तुमचं झालं
जेवण झालं लंय वेळचं झालं तूआ फोन कट झाला
काय म्हंटलं बाई थांब ना रे बाप्पा हो जेवण झालं हो आवाज
आवाज पट तुआ फोन कट झाल्यावर मी ना वारखेडच्या बाईला फोन लावला होता
हा
त्या बोलल्या मंग मा्यासोबत दहा मिनिट दयचय माग कॉल हो दिलं तेई ना पूर्ण
हा
म ते ना माझ सांग दहा मिनिट बोललं त्यायची काय एकोणतीस त किती कॉल होईल होते
हा
त्या बोलल्या मग लय वेळ बोलल्या मंजे दाहा मीनीट माया घेतले तैशी मीनं घेतले मग कॉल होऊन गेला मला तो
हा हा
ह्या सांग तेन म म्हटलं एका एका समजा आता मीनं तुला लावला की नाही तर मीनं तुला पाच वेळ लावला तरी चालते
हा हा
हो ना अधिक आणखीन कोनाले पाच पाच वेळ अस झाल की सहा वेळा लावले की झालं सहा जनींना पाच पाच वेळा लावलं की झाले तीस कॉल
हो हो
हा असं म्हणू राहिले मगं मी आता मी ना तुले दुसरा कॉल लावला हा अधिक मी तीन कॉल लाविन तुले
हा हा
मग तूही लावायचे मले तूही होतात माये होतात
हो हो हो हा
तु हे किती झाले
आता हा एकच कॉल होतो बई पूर्ण तुमचं जर झालं तर बोलणये तुमच्या संघ
अन ते कसाय माहिते आय?
वा
त्यानी सांगलं मले म्हण हे आपण समजा कॉल करून राहिलो ना आप पूर्ण दहा मिनिट बोललो कीनय तरच तो कॉल मानला जाते.
हा हा.
नाही तर त्याचं पेमेंट येत नई आपल्याले
नाही काय?
हा म्हणून की तिच्या मला मागच्या वेळेस मी ते सोडवले ना, माय झिरो गेले म्हणून मला पैसे नाही आले मागच्या वेळेस
मंग ते मागच्या वेळेसचे पैसे म्हणूनच नाही आले आपल्याले
मागच्या वेळेस किती आले तुला?
अ काय माहित तुमाल सांगितल ना तुला दोनशे रुपयच झाले.
मले एकशे सत्तरच आले होते.
एकशे सत्तर मला दोनशे ते बाकी दुसरे बासेच गेले ना कॉल, उम्म
मी बी कोणा फोन लाव ना त तेचा मले आवाजच नाय ऐकू येत त्याचा
काय म्हटलं बाई तुम्ही?
अहो मी इकडून फोन लाव समजा
हा.
त्याइचा आवाज नई मले मंग झिरोवरच कॉल गेले माय, समजा वीस कॉल मधून दहा बारा कॉल माय झिरोच गेले मग
हा हा.
म्हणून ते पेमेंट न्हाई आल, मले लय कमी आलं, आता ती बाई म्हणे मला वारख्याची
हा.
ते म्हणे पूर्ण दहा मिनिट बोलाय लागते म्हणी ताई, त्यावेळेच म्हणे आपल्याल पेमेंट येते म्हणे
हा काय मंग त्या बाईचं बरोबराय
हा म्हणजे मग मीन तिला लावला, पहिले साधा कॉल लावला मंग तिला म्हटलं आता हे तीन तई फालतू कोणाच्या हाच्यात, आपलाही कॉल चालला जाते ती ही बोलत नाही.
हा हा.
मग मीन पहिले तिले एक साधा कॉल लावला म्हटले एक कॉल करतो मी, ऑनलाइन या कार्या ॲपवर ते आधी येत तिन सांगितलेलं दहावी एक मिनिट बोललो आम्ही, ते बोलली दहा मिनिट माझ्यासोबत, मी बोलली दहा मिनिट तिच्यासोबत
हा हा.
तर तिनं सांगल दहा दहा मिनिट पूर्ण कॉल हूद्या लागत्यात म्हणे, त्या अ म्हणे आपल्याल पेमेंट दाखवते, तिच्या गळात दोन हजार रुपये आले.
दोन हौ दोन हजार आले का?
हा दोन हजार आले म्हणे, वीस कॉल तीस कॉलचे पूर्ण केले म्हणे त्यायन कम्प्लिट, हम्म
मग ते दहा दहा मिनिट बोलले असतील ना बरोबर
हा बरोबर दहा दहा मिनिटच बोलाय लागते म्हणे त्याच वेळेस तो कॉल धरला जाते आपल्याला ते पहिल्या टायनाचा व्हिडिओ पाठवला तो ऐकला नाही का तुम्ही व्हिडिओ?
पहिला व्हिडिओ नाही, काय मालुम मी ऐकलाच नाही वाटत पहिला व्हिडिओ तो
अव त्याच्यावर सगळी माहिती दिली त्यायन आपल्याले इथले इथले बोलायला लागता इथले शे कण पाहिजे, इथले मिनिट पाहिजे असं बोला, काय चरी चर्चा साधारण आपले जीवन चरणीवर
हा. हौ ऐकलाव त्या दिवशी तो व्ही फोन आता असं वाटलं के पहिल्यांदा काय ते बाई म्हणलं तसहि गेला चालते, सीमाबाई म्हणत पहिल्या वेळेस
काय ग बाई पहिल्या बारी ने सीमाबाई भलतंच सांगत फिरत होती चालतात मी ना तसेच गमा ते वीज पात
हो तस ते बाई म्हण जाऊदे, तसही बोलल तर चालते म्हण दहा मिनिट म्हणजे ब बोललं नाही चालते
तसं नाही पाहिजे ते ते बोलाच लागते दहा मिनिट
हा हा
म्हणून तर पण बाहेर दोन- दोन हजार आले न यावेेळेस दोन -दोन हजार आले बाले
माय बी ते चार चार हजार झाले मा
मग प कॉल आता आपल्यास दो लक्ष खरी पहिले मागच्या वर्षी.
अ हा हा
त्याच्यांतबाद दोन दोन होत आपलेल
हो ते आणते आपल्याला दोन दोन हजार.
हा तेच पेमेंट यायलाल आपल्याला नाही तर पेमेंटच केल नाही.
ते काहीच नाही आपलं तसेच गेले ते ते कॉलस नाही गेले ना? पण बरोबर
आ-
आपण काय केलं बोललोच नाही तिच्यावर फक्त केले कॉल अ बस चार दोन मिनिटं बोलल की झालं गेला कॉल असेच गेले आपले- वारखेडच्या बायासग बोलल्या मग तुम्ही हॅलो हा
अ ते फोन ना बर? ददा कोलाल पॉ नंबर घेतली म्हटलं कोण आली लागो
हा ह नाही बी पा पाहिला होता ते दोन बायले करून पण ते म्हणत आमचं पूर्ण झालं म्हण?
हो मग ते पूर्ण झायला की ते कॉल घेत नाही? म्हणजे आता समजा आता तु तीस कॉल पूर्ण झाली की नाही
हा
मीन जर तुर लावला ना तर कॉल उचलला जात नाही म तथ कंप्लीट वल असतील ते समोर तिथ
हा हा हो काय मग आता तुमचे किती कॉल म्हणजे झाले?
कायचे बा क साव तर कोण आम्ही?
हा काय हम्म हम्म
की बाबा चांगलं मला बोलल नाही चालते बोललं नाही चालते मागच्या व तुी काही त्यावढ टेन्शन घेतलं नाही ते झिरो झिरो कॉल गेले त्यात काही पेमेंट आलं नाही?
हा हा -हा
ल झालं नाही कोण नाही कोणीण नाही राहि कोणी म्हणते. फ्रेश आहेनडायला कोणी म्हण मी फ्री आहे मला कॉल करा त्याच्याून नंबर घेतली मी न
हा तुमचे ज्या पूर्ण किल्ले हम्म
त एच्यार कार्याॲप तु डाऊनलोड करी ला की नाही
हा हा
मग व्हॉट्सअपले नंबर नाही आपला शेव
हा ना व्हॉट्सअप नंबर हाच सगळेचेस हाच पण त्या दोन बाया फोन केला ते म्हणत आमच कम्प्लीट झालं म्हणत ताई.
ते तर कंप्लीट झालं ते नाही आपला कॉल उचलल्याने तर तेच बरोबर आहे.
हा म आताचे कोण आता पा आला की ना अजून करून कोणाले?
पाहिल्या का पाच खेप मला कॉल कर पाच खेप सीमाबाईले कर पाच खेप या म्हनील् लाव चर्चन नाशी ओध
आता सीमाबाईले माझे तीन कॉल झाले
तीन म्हणजे दादा मिनिट बोल नाही का तू
हो दा दहा दहा मिनिट बोलली मी त्याच्या संग
बोल म्हणजे दहा दहा मिनिटाचीच कॉल करते झिरो गेले की ते पेमेंट ते दाखत नाहीत ते.
तुम सांगटलं ना दहा दहा मिनटं बोलतो
हा दहा दहा मिनिट काय बोलून फायदा मी बॅलन्स कोणता?
नाही पण तसं आपण किती मोठं बोलतो ना या फोन वर जसं दहा मिनिट या कार्य अँप वर लईच भारी वाटतय.
नाही नाही ओ ते कस हो डायलॉग बर बोलतो. आणि ते कसं आता तुझी न माझी ओळख आहे ना तुझ्या सगं मी काही बोलू शकते. तर दुसऱ्या बाय सगं तर लईच भारी जाते.
म्हणून म्हंटलं ना काय बोला येल काय विचार हा का. तुमच्या इकडे किती पाणी चालू आहे. ह मग मगाशी फोन केला ते शीतल रहाटेले ते ताई म्हणे की ताई ते मळ्यात जायलात म्हण ते ताई घरी नाही आहे पण म्या तर फोन केला आता याच्या सग काय बोला आपुण. काय विचारा येले.? आता आपली ओळख आहे तर आपल्याला काही वाटत नाही.
आपली ओळख तस आपण बोलतो. आपली पुनम हाय नाही का आपल्या गाची हे आपल्या मुली मात मंदिराची कडली.
हा हा.
तिला कॉल आलता तर मी पयले कॉल झाल्या वर. तर म्ह मी काही जेवण करायला बसेल ह म्हण नंतर कॉल करतीया. आता कोणाचे कसे बाई. कामावर आहे ता कोणाचं काही असं काही ना काय बाहेर प्रॉब्लेमच आहे नव्ह.
मंग काय तर बाया फ्रीश नसतात कधी?
काय बायकानी फिसाद म्हणून प.
आणि एक तर विचार येते की का आपण फोन करू राहिलो हा फोन त्या बाई जवळ अशीन की त्या माण जवळ अशीन.
काहिले मग तिथे तिकट आहे ना आपल्या मार्केटची पहिले फोन लावला ना तिच्या घरी लागला फोण.
हा. पूर्ण का सांगा जप काय. कोण अर्जंट आहे आता बालूबाई अस हॅलो तो बालूबाईचा फोनवर विचार उचलला तर चालतय का?
नाही.
हॅलो बाई किती मिनिट झाले ते?
हो झाले उचल उचल दहा मिनिट झाले.
झाले का दहा मिनिट बरं ठीक आहे थांबा.
हा हो का.
आम रे बा्पा मी डबल फोन करतो. काम न पैसे